येते का माझा आवाज तुम्हाला? ह आपल्याला टास्क आलेला आहे ना मी त्याच्याबद्दल तुम्हाला सनवारबद्दल माहिती सांगते मॅडम.
अच्छा ठीक आहे.
हा हा. आता हे सनवार म्हणजे आपल्या संस्कृतीचे, परंपरेचे, अ महत्त्वाचे प्रतीक आहे ना मॅडम सनवार म्हणजे हम्. आप प्रत्येक स -सनावरामध्ये मागे धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हे असे महत्त्व दडलेले आहे की नाही? सनावरा सनावरामुळे आपले सर्व कुटुंब आपण एकत्र येतो. अ आणि एकतन आपण आनंद साजरा करतो मॅडम. समाजात आपलं एकोप्याची भावना वाढते आपल्या समाजा- आपल्या सणांमुळे हे की नाही? आता भार ते् संस्कृती जपासण्या जपास जपासण्यासाठी मदत होते हे ना.
हो.
कुटुंबातील नाती आणि अधिक आपले घट्ट होतात सनावारमुळे. ह ना मुलांम आपण आपल्या मुलांवरही आपण पारंपरिक आणि सांस्कृतिक असे आपण अ आपल्या मुलांवर आपण असे संस्कार करू शकतो. हे की नाही स -सणामुळे आपण पण त्यांना आपली माहिती वगैरे सगळं सांगू शकतो. तो अ मुलं समाजात आपल्या सणामुळे प्रेम बंधुत्व निर्माण होते. काही काही सण असे आहे की आपल्याला मिळून साजरे कराव लागतात. काही काही सण असे आहेत. क आपल्या आप आपल्या परिवारासोबत आपल्याला करावं लागतात हे की नाही असे आपल्याला आपल्या मनात अशी पूर्ण प्रेम बंधू भावनाची भावना निर्माण होते. अं आता सणावरावा मध्ये कसं आहे विविध कला, खाद्य, संस्कृती. लोकपरंपरा आपल्याला अशा आपल्याला केल्या जातात त्याच्यामध्ये हे की नाही आता आपल्या महाराष्ट्र प्रमुख सण म्हणजे सगळ्यात पहिला म्हटला म्हणजे सगळ्यात पहिला सण म्हणजे. गुढीपाडवा की नाही मॅडम आपण गुढीपाडवा म्हणजे मराठी की नवीन वर्षापासून आपण गुढी पाडव्याची सुरुवात करतो. कि नई हा. गुडी पाडवा हा सर्वात महत्त्वाचा आपला सण आहे सर्वात मोठा नवीन वर्षाची सुरुवात करायचा तर गुढीपाडव्या मध्ये माहित आहे ना मॅडम तुम्हाला? कि आपण गुढीपाडव्याला काय करतो आपण मस्त म्हणजे अस बांबू घेतात. त्याला छान आपण साडी वगैरे घेतात मस्त काठापात्राची त्याला ती साडी सारख कस नेसवतात त्याला छान ताबा लावतात आणि आता परवा सण म्हणजे कसे आलेले आहे अ की आता निसर्गात च नवीन तेव्हा कसे अ आंब्याला हे येते मोहर येते की नाही मॅडम. आणि आपले लिंब असत की नाही कडुलिंबाचे तर त्याचे पाण्यात पण ते आपण त्याला लावतो. कौून लावतो? कारण की ते निसर्गानेच निर्माण केलेलं आहे. तर जुन्या लोकांनी काय केलेलं आहे त्याच्यासाठी छान त्यांना त्या परंपरेसोबत ते जोडलेलं आहे मग आपण त्याला मस्त आंब्याची पान ते गाठ्या हे ते लाव आणि तांब्या लावतो. आणि ती कोणी कोणी काय करतो ती गुढी घरातही उभारतात. तर कोणी आपल्या बाहेरही लावतो. आहे की नाही. तर ते अस छान करून मस्त अशी गुढी उभारण्यात येते. तर त्याच्यामध्ये पण काय असते मॅडम जुन्या लोकांनी अस लावलेल आहे कि त्याचातही प्रसाद त्याचा. समजा ते गुडी आपल्या याच पान असते ते खायच. अ गाठी खायची. म्हणजे अस अशी सुरुवातच अशी करून दिलेली आहे निसर्गाने आपल्याला, की आपल्या जीवनामध्ये कस कडू गोड असे काही काही आपल्याला म्हणजे आपले प्रसंग येणार आहे बवा तर ती सुरुवातच त्यांनी अशी सांगितलेली आहे की तुम्ही तो प्रसाद खा. त्याच्यात कडू पण असते आहे ना मॅडम. त्याच्यात गोडही असते. ते मग सुरुवात आपल्याला कशी करायची आहे. जीवना याची समजा अ की कडूगोड खाऊनच अस तुम्हाला प्रसंग पण येतील निसर्ग आपल्याला अस संदेशही देतो त्याच्यातून. आणि जुन्या लोकांनी अशी परंपरा लावल्यामुळे आपल्याला ते कस पुढे आपण नेतोच आहे की नाही. कोणी कोणी आजकाल अस मानत नाही. पण आपल्याला कस आपल्या मुलावर संस्कार वगैरे करायचे आहे तर आपल्याला हे आपण पुढे वारसा हा चालू ठेवतो. आहे कि नाही. हम्म, तर तुम्हाला समजत आहे की नाही मॅडम माझी माहिती. आवडताय की नाही. हा तेच म्हटल आवडते की नाही. तेच म्हटल. तुम्हालाही काही याच्याबद्दल थोडी माहिती असेल तर तुम्ही पण बोलू शकता याच्यात थोडस काही समजा माझ मी नाही सांगितल ती गोष्ट तुम्हाला जर माहित असेल तुम्ही मला सांगू शकता.
नाही तेच ना त्या आपल्या हा आपल्या सणांच्या मागे ना म्हणजे अस वैज्ञानिक थोड आपल आरोग्य चांगल राहाव प्रत्येक सणामागे अस हे आहे. हो आणि तुम्ही खूप छान सांगितल. की म्हणजे सुरुवातीलाच आप आपल्या जीवनात सुखद
हा कडू गोड हा हा हा त्याच प्रतीक म्हणजे आपले कस जुने लोक आहे ना मॅडम त्यांनी खरच जे आपुण आता आपण तरी आता शिकलेल आहे समजा. पण ते जुने लोक पहा बर आपल्या एवढे शिकलेले होते का? न्हवते. पण तरी त्यांनी कस हे लावल बर मॅडम बरोबर याला हे हे लावायलाच पाहिजे. ते लावायलाच पाहिजे. ते गुढी बांधायलाच पाहिजे. तर मग त्याच्यामुळे आपल्याला समजते तरी की आपल नवीन वर्ष मराठी नवीन वर्ष नाही तर इंग्रजांचं ते हे करतात गुढी याच्यानुसार. मग आपल्याला समजलच नसत. अ ते काय हॅपी न्यू इयर वगैरे ते ते कस आपल्याला ते काय आवडत नाही. कारण आपण मराठी आहे. आपल्या मराठी लोकांचा सण कसा नवीन वर्षाचा सण आपला हाच आहे. म्हणजे गुढीपाडवा. याच्याहून आपण आपल्या मुलांना पण सांगू शकतो की हा आपला हॅपी न्यू इयर नाही वा. त्याच्यापेक्षा आपल्या इकडे जोर द्यायचा. आपल्या सणांकडे.
होय आणि कस खास करून महाराष्ट्रातले सण म्हणजे अस छान वाटतात. म्हणजे अस सेल साजरे करण्यासाठी. हो आणि त्यामुळ अस तो उत्साह टिकून राहतो. म्हणजे बाकीच्या ह्याच्यामध्ये कस होत की एखाद तर कुठला तरी एखादा सण आला ख्रिसमस किंवा काय पण आपल तस नाही आहे‌. म्हणजे एक दोन तीन महिने झाले की, हा एक महिना झाला. की म्हणजे असं काम करण्यासाठी पण असं नवीन ऊर्जा उत्साह येतो आपल्याला.
सण चालूच राहतात मॅडम आहे की नाही, आणि मग त्यांच्यामुळे मध्ये पण मग तुम्ही काहीतरी गोड पदार्थ करायचा त्याला नैवेद त दाखवायचं मस्त श्रीखंड पुरी असं असंच जा तत्पूर्वी या सणाला तरी श्रीखंडपुरीचच जास्त हे दिलं जातं महत्त्व, होय कि नाही? मग ते दिवसभर ठेवतात संध्याकाळी त्याला हळदी कुंकू वाढवून नैवेद्य दाख खायचा आणि नंतर मग ती गुढी काढून घ्यायची आहे की नाही नंतर मग त्याच्या आपला तो प्रसाद खायचा असं ते असं जे जुन्याला पण लावलेलं आहे ते खरंच खूप
हा हा, आमच्या घरी कसं थोडसं पुरणपोळीवरती जास्त भर असतो.
अच्छा! हो का, हा नाही
कार्य आहे ना तर कोणत्याही सणाला म्हणजे जास्त
पुरणपोळी, हो हा हा हो ना, हो चालते आता आपल्या परंपरेनुसा तर पण आपल्या घरी केलं ते चालतंय पण आमच्या इकडे कसं जास् तोपर्यत पुरणपोळीच कसं दिवाळी वगैरे पण ह्या गुढीपाडव्याला काय म्हणतात की श्रीखंड पुरी असं करतात आमच्याकडे, कारण नेहमी नेहमी पुरणपोळी खाऊ पण हे होतं ना मॅडम, थोडंफार मुलांना आवड नाही तर मग या सणाला तरी आम्ही गुढीपाडवीच बाकीच्या सणांना आम्ही पण पुरणपोळीच करतो सहसा करून ह असय, हा
पण येईल त्यावेळी मोदक करतात तर ते मोदक करतात ना तर त्यामागे पण असा आहे की तो जो सीझन म्हणजे ज्यावेळी गणपती येतो ना त्यावेळी थोडे वातावरणात बदल होतात. आणि आपल्या म्हणजे पचनाला थोडसं जड जाणारे पदार्थ असतात त्यामुळे ते मोदक आहे ना आपलं पोटालाच चांगल ठेवण्याचं काम करत असं एक त्याच्या माग म्हणजे पूर्वी लोकांच्या माग असं शास्त्रीय कारण होतं की,
हो मॅडम, तेच म्हणते तुम्हाला मी कसं जे मी आपूण तरी आता शिकलेली पिढी आहे पण ते जुन्या लोकांनी जे लावून ठेवलेलं आहे ते खरंच ना मॅडम आता हेच्या नुसारच ते अ हे लावतात समजा आता हे पण असते की नाही संक्रांत त्याच्या वेळेसही समजाहा ते तीळ असतात तिळगुळाचे लाडू का बरं असतात? कारण कि ते पण आपल्याला शरीरासाठी खूप चांगलं असते म्हणतात तेव्हा ते खाल्लं तेव्हाच आपल्या शरीरामध्ये आपल्याला अशी उष्णता निर्माण होते. तेव्हा किती थंडी वगैरे असते. तर मग मग तेच म्हणायचं आहे तुम्हाला तेव्हांच ते, असं जायचं बायांसोबत जाऊन वान द्यायचं हे द्यायच, तेव्हा किती निसर्गातले किती हे येतात बरं बघा ऊस येतो. तेव्हा छान हरभरा येतो तर मग ते जुन्या लोकांनी कसं लावून ठेवलेलं आहे? की यांच्यासोबत आपण ते सगळं घ्यायचं पहा बरं बोर, सगळं त्याच्यात मिक्स करायचं ते वान द्यायचं किती छान किती सुंदर वाटतं. ते, ते, आ पण अशी हे पण नाही करू शकत स्वतःहून की आता आपल्याला वाटते की हो बा यांनी लावून ठेवले, आता आपण असं काही करू शकतो का मॅडम? ते जुनं आहे तेच आपण त्याचा वारसा बरोबर नेतो अ तेव्हा पण हा हो ना तेच तर बिना शिकलेली समजा आता आपण तरी याच्यात जातो शिकायला जातो. तेव्हा होतो का काय मॅडम पण त्यांच दिमाग तेच त्यांच किती हे त्यांनी किती लावून ठेवलेलं आहे छान याच्यात जायचं बा एकमेकीला वान द्यायचं मंदिरात जायचं छान प्रकारच्या साड्या घ्यायच्या आहे कराय मेकअप करायचं आता तर किती निघालंय मॅडम मेकअप चोरे बापरे आधी तरी काही नाही पण आता किती आपण सगळे म मॅचिंग, मॅचिंग हे करतो संक्रांतीच्या सणाला वगैरे हाय कि नाही. हा तेच म्हटलं तेव्हा तर एवढे करायचे. पण कस आता खूप हे करतात. हम्म, मेकअप करू स्टाईलिंग लावतात हा.
संक्रांतीला अजून एक मला माहिती असलेलं म्हणजे आपण म्हणजे खूप थंडी असते ना तर काळं त्यावेळी काळा कलर कस जास्त उष्णता शसून घेत म्हणून तो एक वापरतात. म्हणजे काय कलर काज वगैरे घालतात करतात.
हा आणि बघा ते हा अजून हे पण असते ना मॅडम ते सुगडे असतात माहिती आहे तुम्हाला ते सुगडे पण पुजतात? मडक्याचे मडके असतात ते सुकडे हाय कि नाही हा. ते पण कसं लावलेलं आहे जुन्या लोकांनीच लावलेलं आहे ते एकमेकाला द्यायचं देवाणगाऊन करायची किती छान वाटते मॅडम ते त्याच्यात भर आता नवीन, नवीन निघालं म्हणजे उखाने वगैरे घेतो किती सुंदर वाटत कि नाही. हाय ना मॅडम नाही तर आपण असं केलं का मग त्याच्यानंतर पण काय करतात प्रत्य प्रत्येक जणी आप आपल्या घरी हळदी, कुंकू ठेवतो ठेवतात त्याच्यात पण आपण काही वस्तू आणतो एकमेकी केला देवाण घावान करतो आहे ना मॅडम किती सुंदर वाटत ते असं वाटते अरे बापरे ते दिवसी असे लवकर, लवकर जातात आपले कि असं समजतच नाही आपल्याला असं काहीतरी वेगळं नवीन आलं की त्याची उत्साहतो आपल्याला नाही आता आपली मकर संक्रांती येणार आहे बा आपण आता ही तयारी करून ठेवू, ती तयारी करून ठेवू त्याच्याबरोबरच भात तिळगुळ करतो, लाडू करतो आपण अजून पट्टी तिळपट्टी वगैरे हा हो हो चालेल मॅडम आहे ना चला ठेवु हा...